हा जेवला काय नाही अजून.
नाही अजून बघा.
का वेळ झाला की.
कॉलेज चालत पूर्ण व्हायला पाहिजेत.
हो आत्ताच मी पण जेवले जस्ट.
हम्म.
अम म्हटलं आता करूया.
हम्म नाही मग फोन चार्जिंग लावला होता. आता म्हणलं अजून एक दोन चार कॉल झाले की म्हणलं बघू के कुठपर्यंत आ आपलं आलंय.
हम
कालच बघ म्हणला. आता आज सुट्टी असल्यामुळे जरा हे होते जुळतेय ह्याच.
पाक वगैरे झालंय.
चाललाय स्वयपाक करत करत चालत कॉल बघा असं का म्ह नाश्ता बनवत स्वयपाक करत चालत. मग आता काय काय काय करणार तर.
काय बनवणार आहे मग आता.
फक्त डाळ कांंदाच आणि भाकरी. मग आज काय नाही संध्याकाळी संध्याकाळी लेकाला काय हवा आस. वेगळं कायतर बनवायचं तू काय म्हणतोय त्याच्यावर त आता पे
भाकरी आवडते.
मला विशेष नाही आवडत मिस्टर दररोज भाकरीच खातात. आमच्यात मिस्टरांना भाकरी मला पोळी. हम्म हम तुम्हाला पुरणपोळी आवडते का.
हो पुरणपोळी आवडते आणि आमच्या करतात पण म्हणजेच प्रत्येक कार्यक्रमला ते.
मला आवडते पण मला नीटची जमत पण नाही.
हो आमच्यात पण म आमच्या सासूबाईच करतात मी अजून म्हणजे करते मी पण तसं. पण कसं पुरण वगैरे करून सासूई ठेवतात मग म कर म ना जर को व्यवस् जमलं तरच ते व्यवस्थित येतात.
पुरण जमलं पाहीजे नीट माझी बहीण खूप छान बनवते.
हो मला पण नाही जमत. मग अ करते मग. कशी करते सगळ्यांना करतात आई मग मी थोडे दोन शेवटचे राहिलेले तेव मग मी दोन करते.
आता काय करणार.
हे करण्यासाठी हा मला पण यायला पाहिजे ना. प्रत्येक वेळा असतील का नाही.
हम्म प्रॅक्टिस साठी. ना नाही माझी बहीण पण खूप छान बनवते वहिणी पण छान बनवते तीकड. पुरण मस्त करते.
हा ते डाळ व्यवस्थित शिजले की होते.
हो.
हा. हो.
त्याच हे पण झालं पाहिजे छान बन आमच्यात कसं पुरण हे करता म्हणजे. उंडा छोटा घ्यायचा आणि पुरण जास्त घालायच.
हो तस छान होत ते तेलाच्या. तेलाच्या करतात ते पण छान करतात ते उलटा तवा वगैरे ठेवून असं करतात ना तेलाच्या
हो तेलाच्या करतात ते परत बरेच जण म्हणजे ह्याच्या पण तेच कि ते अ तवा कढाई पण का काय ते ठेवतात त्याच्यावर ना का त्याशा अशी हे करून
हो म्हणजे कडई नसती ती तऊ हा कडई असते ते काही कड काही वास्तो मगय माहि एवढं हो हो जास्त
अ अशा हातावर अशा अ अशी करून करतात प अ त अ कुठल्या तर साईडला करतात त्या काय पोळ करतात म्हणजे काय
हो आणि केवढं मोठं मोठं करतात
केवढे आणि कशी म्हणजे अशी होत पण नाही मर का पोळी अशी गावाकडच्या पण करतात तश्या अशी बिलकुलही होत नाही पोळी मोडत पण नाही बघा
वगैरे काहीच नाही.
फटत नाही कशी करा तुम्ही इथ आपली करायला गेल हातावर आपण तर करायला गेल की अ त्याच्यावरच ही होतीय काय ते म्हणजे हम् ही होती आहे. बनवत ना पोळपाटावरच होती. कला येव शेवटी तू खवा खावापोळे पण करतात बाघ बरेच जण.
होय
हवा पोळी
हा ते कसं करतात.
विकत काय माहित नाही.
म्
म्हणजे बरच जण सोगळ्या पुरणपोळी वगैरे करतात क नाही ऑर्डरप्रमाणे करून मिळेल तसे खावा पोळील तर किती माहिती का तीस का पस्तीस रुपयाला एक
आमच्याकडं बघायला पाहिजे मग आम्ही कधी काय खाल्ली नाही असं
मी खाल्ली नाहीे कधी
हा
आपण हे क अस एकदा त्या दोनदार खाल्ली असेल काय लक्षात नाही पण बरेच जण बनवतात बाबा बऱ्याच ठिकाणी खवापोळी पुरणपोळी गुडपोळी अ तिळगुळ पोळी तिळाची तिळगुळ एकत्र करून त्याची पोळी
मी फक्त आमच्या इथे शेंगदाण्याची पोळी तोडच करते ना.
शेंगदाण्याची पोळी हा ती पण करतात की ती कसं दशम्यासारखी स हे कस ह्याच्यामध्ये आलं दशम्या दशम्या
दशिमा म्हणजे ते काय वेगळा प्रकार असते काय.
नाही नाही नाही नाव म्हणतात दशम्याम च्या इकडे त्याला हा त्याला दशम्या म्हणतात असंय. आणि कुठली ती त्याची सांज्याची ात मा का त पण छान होते रावचेच किती
सांजा आणि रवा वेगवेगळा असतो ना सांजा जरा मोठा असतो ह आणि रवा जरा बारीक असतो.
बारीक असतो बरोबर आहे.
ह आमच्याकडे पण दोन्ही पण करतात तसे पण करतात.
नाही रव्याचे म्हणजे कुठ तरी असे बाहेर द्यायचं असेल तर करतात की
हां
शिदोरी वगैरे द्यायची असेल तर करतात सांज्याच्या पोळ्या. अम त्या काय एवढ्या नाही आवडत, पण पूर्णाच्या पोळ्या खूप आवडतात.
मला पुरणपोळी एवढी आवडते, व्यवस्थित करताचेत नाही, काय करणार?
हा मग सण वगैरे असेल तर करत नाही काय?
म्हणजे सासूबाई करतात.
हा सेम माझ्यासारखं काय?
तर मला सणावार तर माझ तो वेळच होत नाही. कामा जॉबमुळे ह्याच्यामुळे कसं आहे हा मग खीर बनवा शिरा बनवा, असं बनवा आणि हे करा.
ह
असंय त्यामुळं काय करायचं?
आता जॉब हो जॉब असलं तरी मग काही बाहेरच करता येत नाही ना आपल्या घरात तर वेळ देता येत नाही.
हम्म अाणि शॉपमध्ये म्हंटलं की मग तर मात्र मग ह असतं ना कामाच त्यामुळं मग ते
ख हा चालेल कोणच चा तर कॉल येतोय करते मी थोड्या वेळानी तुम्हाला
हॅलो तू सहा वीस झालेत बघा मिनटं. म्हणजे किती हा म्हणजे तुम्ही कट करता का तिकडनं हा. चालेल करा हां
हा बाय
बाय